हॅलो
हॅलो हा
तुझ हुतय आज
का बसलोय मी
काय तर लागल तुझ्या हाताला आणि प
नाही हे झालं त्या फुलातन मध आला बाहेर
म हा हू काय करायची गरज आहे
मग एक्साइटमेंट न आं असं केलं
फोटो पाठवलंय बघ केवढी फुल आहेत
बघितल तेवढं
मग ते त्याची पेस्ट करणार हाय
आणि
आणि काय केसाला किंवा चेहऱ्याला लावायला
चेहऱ्याला लावू नकोस तू
केसाला
मग, पेस्ट कस केसाला लावणार? पाणी लावुया तेज
काय अं का मग ह्याच्यात तेलात उकळायच म ते
उकळ म
खरं आता तेल नाही हाय ना घरात काय करुया
का तेल नाही म्हणजे काय खोबरेल तेल नाही?
परवा आसंल तेल अं तेलात जास्वांदाची फुल उकळून करून ठेवलेलं हाय रे
म असुदे की म आणि कशाला एवढं ढगभला काढून ठेवल्यास.
आता झाडालाच म वाया जात्यात म्हणून काढल.
एकाच झाडाची आहेत बाळ ती एवढी भला
अस ही झाड मोठ हाय.
मोठं नाही फक्त एक वर्षाच हाय
असुदे की जात वेगळी असलं
नाही एकच जास्वंदाचीच जात हाय तू पण लाव घरला घेऊन तुला मी फांदी देतो.
कुठ लावू? सिमेंट वर लावू
कडला लाव तुमच्या मम्मीला आवड
हम्म मम्मी कुठे लावल्या होतं ते सगळ काढलय सगळ शिमेटच करून घेतलय कीचकाट नको म्हणून
तेच की आवडतय लावायला पण पप्पांच्या मूळ लावायला नाही पप्पांना देईन
असू दे, आता मी म्हणलो तर लावू शकतोय एवढा काय विषय नाही खरं रिस्कीच आहे रे आमच्या इथं ते आमच्या इथं पप्पाला कायतरी लांबडंबिंबड आलेल आवडत नाही पप्पा घाबरत्यात.
मला, मी काय तुला भिणार नाही बाबा
हा
मी काय तुला भिणार नाही
कोणाला?
हिला
आवाज बारीक यायलाय तुझा नाव- नाव
हॅलो
हा
मी काय तुला भिनार नाही म्हणलो.
का?
तू झाडं लावू नको म्हणटल्यावर भिऊन लावणार नाही असं काधी करणार
झाड काय कुंडीत ह्याच्यात -त्याच्यात लावायला काय. बाहेर गार्डन मध्ये लावायला काय, लाव की मग. घराची मुळ- तेन घराला मुळं घुसणार... असलं -तसलं काय होऊ देणार नाही फक्त एवढाच विषय
एवढं काय एवढी मोठी झाडं लावतोय मी लावलो तर गुलाबाची बारक्या -बारक्या फळांची ची
हम्म
हम्म काय म्हणाल्यास?
सिताफळीचं झाड आहे का नाही आमच्या
हा
त्याला आता सिताफळ लागल्यात लय
मग काय काढून खाणार?
होय आता बारकी बारकी आहेत मोठी झाल्यावर जर आपण त्या काळात जर भेटलो कानाय तर तुला देतो. ह
हम्म काय?
आपण जर त्या काळात भेटलो तर तुला देतो.
हा. हो
आणि तुमच्या मम्मीनं मला कडिपत्त्याच्या बिया पण मागितल्या.
म्हण माती खाऊन काय करणार आहे आता.
लावणाराय‌
काय तर उगीच का कुठं लावणार आहे होय.
दारात कुंडीत एवढीशी बारकीशी कुंडी आहे.
मोठी लागत्या.
नाही बारकी चालत्या.
तुळशीची आहे त्यापेक्षा जरा मोठी पाहिजे आमच्या
अ उंचीला कशाला मोठी पाहिजे.
त्या नसत्यात काय रे कुंड्या मिळत्यात बघ विकत त्या सेलला दिवाळी सेलला ते
हम्
त्या चार पाच बी देतो. मग त्यात त्या लावायचा मग कडीपत्ता उगळून येतोय.
हम्.
मग विकत आणाय लागत नाही.
हम्म. बघू आता कवा येशिल तवा आणणार बग.
नाही आल तरी तुला देणार आहे अस सांगितलं.
हम्म.
ते बिया पिकतात पावसाळ्यात आता बारक्या आहेत अजून कच्च्या आहेत त्या पिकल्या की तुला सांगतो. कसं तर.
हम्म.
जांभळाची पण बारकी बारकी झाड आल्यात.
ह.
हम्म.
हम्म.
आमच तिथं झाड आहे बघ चिंचेच झाड तिथं जांभ झाडाने त्यातलं जांभळं काढलेलं लईभारी खायाला.
हा.
त्याचं बी टाकलेलो तिथं एका इथ ह बुट्टीये. बुटी. त्यात जांभळ जांभळाचा रोप उघवून आल्यात.
कोरपडीच पण लावलेल म्हणले तेव्हा दोन तीन उगवून आल्यात.
ते. त्याला मगाशी विचारणारं होत लक्षात नाही गेलं माझ्या.
का?
गेलं डोक्यातन सोड असूदे सोड आठवल तवा सांगतो तुला मॅसेज.
कशाच्या बाबतीत हो तो?
काय गाठवणार आहे? बोलणार होतो म्हणलं तर काय बाबतीत होत काय नाही. असूदे सोड, पप्पा म्हणल्या आता थोड्या वेळा. आता गावात जायाचाय. काय बाजार कराय. चांगलाय. आज वार मंगळवार हाय वाटतं. हम्म. म्हणून. तरी आणि हे दुसरां मग फोन नंबर हाय म्हणून बर झालं. आणि मी जास्त करून दिवसभरात तुझ्या संगच बोलतोय.
नाहीतर कुणास संग बोलला असतास त्यां न घेतला नाहीये.
पण.
तो कितवीलाय.
नाही. नाही म्हणतय. मला म्हणतेय, एप्रिलच साडेसातशे रुपये झाल होतं ना पहिला. आणि आता झाले चारशे रुपये. आणि म्हणलं असताना कडव्यानो घेतला नाहीसा म्हणलं.
आणिे आता माघायला
मागाला म्हणलं घे म्हणलं, चारशे रुपय, काय चारशे, तुलाच घे म्हणलं! त म्हणलं तीनशे रुपये तु मला रोख दे, आणि तुज तु ऑनलाइन ठेव, कोणाचं तरी बॅलेस मारून पैसे देतो तू घे. तीनशे रुपये, असं म्हणल बरं म्हणलं चालतय ब
मी तुला कवा विचारणार मग आता.
मला फायदा काय झाला? तनचे गेलं एवढं आलं तस
शंभरचा फायदा झाला.
घंटा शंभर रुपय चारशे रुपयाचा बॅलेन्स तर नाही कुणाचा, साडेतीनशेचा बॅलेन्स पन्नास पडून राहणार
पन्नास चे काहीतरी घ्यायचं.
हम्..
तीनशेचा बॅलन्स असतोय, दोनशे नव्या्णचा
काही साडेतीीनशे हजार आहे प
माझा मारणार, नाही मी बोट करणार. मम्मीचा मार, मम्मीचा सांगतो तू मग मम्मी, दोनशे नव्याण्व एकशे नव्याण्णव होता.
अ उती कवा
हम्म
अरे परल कुठे मारले आज त कल दवा बाब
हम्म...
हम्म
ते म्हणून, मी त्याला तुला विचार काय सांगितलं? विचार
ह
काय विचारायला सांगितलं का
कतील चार त थोडं मग आपण बोलाले ना म
तिथं काम करत करत कोण तरी फोन केलता अता
हम् ह बघत तेव पायला मात्र वाढत की नाही जोपर्यंत या दिदीच लगीन होत नाही तोपर्यंत तो काढणार नाही काय.
व्हय हो मला पण तसच वाटत मग तू काय म्हणायचं तेव्हा जो पर्यंत निखील दादा जाऊ ना तो पर्यंत मी नाही म्हटल असं म्हणायचं त्याला
म्हध्येे राहूनच जाते बाळ
बरं थोडा दिसून आहेच की आता कुठं काय पळून चालायचं आहे तुम्ही ल दिस
हे सर्व माहिती आहे तुला
आता कॉलेज चालू झाल्या वरती तू रोज भेटणार आहेत.
व्हय.
हा. आपली भेट काय माझ कॉलेज चालू झालं आपण कवा पण भेटू शकतो. मग रिस्कच्या टायमात भेटून मगच रिस्क घेऊन का भेटायचं हे म्हण आहे माझं
रिस्क कुठे घेणार आहेस.
आता दादा त रिस्कच आहे
अ तम
भीती वाटायला बघ मग तुला माहित भीती वाटत असल्यावर करू का नको असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा ती गोष्ट करायची नसते.
अनुभव आलाय तुला. पण आपल्याला दोघांना पण.
होय रे कळालय घे
मग तुला तसं सांग तुझ्या ददाय म्हणायचं होतं
सांगतो घे सांगतो घे एवढं काही नाही आधी जावु या म्हणला तर आधी जावूया नंतर म्हणलात म णीवांत जा आहे
ह तर तुला देव देव करतो त्याला सरळ हे सांगायचं त एकस वर्षातील असं असं सांगितलं आणि तिचा बर्डे होपर्यंत ती कुठं नाही म्हणाल्या
होय ते पण आहे की रे
म भेटणं व्हायचं. ते काय तर उगच कायत नको असं म्ह म्हणाल
हम्म
जोपर्यंत माझा बड्डे होन सुखरूपपणे पार पडत नाही कारण तोपर्यंत प्रत्येक वेळ भेटताना माझ्या मनात तेच असणार आहे दुख दुख दुख दुक दुख दु दुख
हम्म
आता बघकी मेहनत केवढं लक्ष ठेवतात माझ्यावर मगमी एवढं कसं काय कुल राहायला मला कळ नाच.
काय कुल राहिलं.
म्हणजे ते जेव्हा सांगितलं ख नाही तेव्हा लई असं हे करायची जसं लई हे असं हाय अस नाही रे अजून पण मग करत होती तू तू पण म्हहितलंस आपण बोलायला चालू केलं तेव्हा मला कसं करत होती फोन ठेव फोन ठेव काय करायलास काय बघायलास पुन्हा संग बोलाल्यास सारखं करत होती माहितीय काय तुला
आता जरा चांगलं बोलत असतील, म्हणून तसं करत असतील.